हॅलो हॅलो हा येतोय माझा वाॉईस क्लिअर हॅलो
हा बोला ना? हॅलो!
हा तुला येतोय म आवाज? काय ये लागली
हॅलो!
खूप दिवसातून आठवण काढलीस
हो असंच बघू तुमच्या आठवण आलेली म केला कॉल काय मग?
बर कशी आहेस. मस्त ना? मस्त हाय एकदम कॉलेज मस्त शेवटीला ती
हम्म.
तेच तुला या जगात ती सर्वात शेवट
ब्लाय हो - हो
तर तुझी कशी चालू आहे कॉलेज लाईफ बद्दल? तू काय सांगशील? काय बोलशील?
कॉलेज लाईफ आता काय सध्या तरी सध्या तरी चांगली चालूय आता सुट्ट्याच आहेत ना त्यामुळं
ओके
तुमचं कसं चालू आहे लाईफ? तुमची कॉलेज लाईफ
मस्त आता मी तर मी सांगे आता तर मी लास्ट इयरला आहे तर मी तुला सांगतो आम्ही कॉलेज लाई मध्ये केलेली मज्जा. तर आपण शाळेत मजा करतो शाळेत देखील आपण ओरडा खातो लास्ट बेंचर असेल - - तर अशी म्हणजे अशी मज्जा कोण केली नसेल तशी लास्ट - - बेंचर मज्जा करतात आणि पहिल्या बँच वर बसणारे हे अस म्हणतात की की नोकरी करतात. आणि लास्ट बेंच वर बसणारे हे बिजनेस करतात. हा? अस म्हणतात. तर आम्ही तर शाळेत फर्स्ट बेंचर होतो म्हणजे आम्ही हुशार स्टुडंट होतो.
हम्म
आणि खूप ऐकत होतो सरांच आम्ही गुनी मुली सारखं होतो ना? गुणी मुली आणि जी आम्ही शाळेत मज्जा केली नाही ना ती आम्हाला मग कॉलेजमध्ये करण्या ची एक संधी मिळाली अस म्हणतात की प्रत्ये प्रत्येक संधीचं सोनं करावं. आणि त्यावेळी आम्ही ती संधी साधली. आणि त्यावेळी मी खूप एन्जॉय केला. आणि आमचा पट देखील म्हणजे आमच्या कॉलेजमध्ये मुली देखील तितक्या भरपूर होत्या त्यामुळे प्रत्येक सरांच किंवा मॅम च आमच्याकड लक्ष जाणं इझी नव्हतं म्हणजे सोपं नव्हतं. सोप नस - नसायच शाळेत असच होतो कारण शाळेत सगळे हा शाळेत किती एक आम्ही तीस जण होतो तर त्यामुळे तीस किंवा त्यातले गैरहजर वगैरे असे म्हणून टोटल आम्ही पंचवीस किंवा वीस जण असत होतो. हा. आणि मग त्यामुळे आमचं सहज लक्ष द्यायच आम्ही दंगामस्ती वैगरे कराय लागलो किंवा एखादा पदार्थ चूकून भूक लाग अ शाळेमध्ये आम्ही खायला गेलो तर आम्ही सापडलो जात होतो.
हम्म.
कॉलेजमध्येध्ये नव्हत कॉलेज म आमचा खूप जास्त हो म्हणजे अचापट एकशे एकोणवीस अस होता आणि अकरावीत आम्ही पहिल्यांदा म्हणजे आचं गाव सोडून आम्ही दुसऱ्या गावामध्ये ऍडमिशन टाकलं कारण. च्या गावामध्ये बारावीपर्यंत शिक्षण होत गं. अकरावी मध्ये टाकलं तर अकरावी बारावी नंतर आणि चेंज करायला लागल. पंधरावी पर्यंत किंवा ग्रॅज्युएशन पर्यंत अस म्हणत. एकाच कॉलेजमध्येध्ये राहावं यासाठी आम्ही आमच्या गावामध्ये न टाकता बाहेर. म्हणजे दुसऱ्या गावामध्ये विलेजमध्येध्ये ऍडमिशन टाक मग आमच्या गावापासून सात किलोमीटर असणारं गाव आहे कोणत पण असू शकतो एज तर तथं आम्ही ते डमिशन टाकलं आणि ऍडमिशन टाक त्यांना प्रथमत आम्हाला बसने म्हणजे आमचं असं बोलतात की लालपरी प्रवासीतून. चालू झाला तर महाराष्ट्रीयन गाडी. हा तर ते असं म्हणतात की- अ व्यवसाय करणारा अस दे किंवा नोकरी करणारा अस दे किंवा बिझनेस असले किंवा लहान बा किंवा गावी जाणारी म्हणजे एखादी मुलगी किंवा स्त्रिया पुरुष असू दे त्यांना आधार देणारी किंवा प्रवासाला एकदम बेस्ट अशी लाल. तथ आम प्रवास चालू झाला आम्हाला. कमता म्हणजे बसची सुविधा आम्हाला माहित नव्हती की किती कितीला बस येते कितीला बस येत नाही किंवा बसच टायमिंग काय असू शकतं. बसचे दरवाजे कसे ओपन करायचे किंवा तिकीट कसं काढावं आणि कुठं स्टॉप आहे कुठं स्टँड आहे. कसं उतरवावं. इथून आमचा प्रवास म्हणजे एकदम झिरोतून आम्ही स्टार्टिंग केलं होतो दुसऱ्या गावी जाण्यासाठी. तर मी आणि माझे फ्रेंड्स होतो आणि आमचं कॉलेज सात ला चालू होत होतं आणि आम्हाला असं वाटत तर तीक्या आमचे सात ला कॉलेज बरोबर सातलाच चालू होणार लेक्चर वैगरे. आणि बरोबर सात ला म्हणजे स्ट्रिक्ट कॉलेज आम्हाला वाटत होतं तर आम्ही एक हा. पहिले पहिल्या दिवशी आम्ही उठलो ऍडमिशन वगैरे टाकला मला सरा चा कॉल आला की कॉलेज ला या. तर आम्हाला वाटलं की टायमिंगला जायला पाहिजे दुसरं गाव आहे आणि आपण लवकर तर आम्ही साडेपाच वाजता उठलो अंगोळ वगैरे करून सहा वाजूपर्यंत आवरलो आणि सहा वाज आम्ही स्टँडवर जाऊ किंवा स्टॉप वर जाऊन थांबलो. मग तिथून आमचा प्रवास चालू झाला हा हा. च्या अस ऐक ऐक ना सांगतो मग तिथून हा नाही पण ऐक सांगतो सहाला उठलो मग त्यानंतर आम्ही स्ट नाही म सहाला आम्ही स्टॉपवर जाऊन थांबलो. मग तिथून आमची बस येण्याची धडपड म्हणजे बस नाही आली तर आपल्याला ना हा लेक्चर चुकल. सर ओरडतील पहिलाच दिवस आहे सगळ सगळ्या नवीन स्टुडंट आहेत आता काय होईल. असं वगरे आपण घाबरतो हा तर त्या पद्धतीने आम्ही वाट हा वाट बघत बसल होतो आणि आम्ही आजूबाजूच्या लोकांना म्हणजे स्टॉप वर असू दे किंवा स्टँडवर असू दे विविध लोक बसची वाट बघण्यासाठी थांबले असतात तर आम्ही काकांना विचार काकीना विचार विचार किंवा बाकीचा मुलीच विचार बस कधी येते आणि ही बस हा ही बस जाईल का ज्या म्हणजे कॉलेजच्या ठिकाणी आम्ही जाणार होतो ना त्या ठिकाणी जाईल का असं आम्ही सारख सारख विचारणार आणि बस लास्ट ला आमची खूप वाट बघून म्हणजे एक दहा पंधरा मिनिटानंतर बस आली. म आल्या नंतर त्यावेळी दरवाजा ओपन करणं आम्हाला इझी नव्हतं तर आम्ही बघ ना की कस ओपन करतात व त्यानंतर कसे चढतात मग कसं तिकीट काढतात किंवा कुठला स्टॉप ते सांगतात मग आम्हाला स्टॉप च नाव वगैरे माहीत न्हवत मग तिथून आमची सुरुवात झाली. मी म स्टॉपचं नाव माहीत करून गेलं पहिल्या दिवशी आम्ही कॉलेजमध्ये गेलो. कॉलेजमध्ये विविध म्हणजे प्रत्येक मुली नवीन होता प्रत्येक मुली एकमेकांशी गप्पा गप्पा मारत होत्या ओळख करून घेत होत्या किंवा बोलत होत्या आणि खूप एन्जॉय मी तिथे करत होतो. हो हा म हा त्यानंतर दुसरा दिवस म्हणजे प्रत्येक आमच्या एक पंधरा दिवस तसे गेले मग पंधरा दिवसानंतर आम्ही तिथे रुजू झालो आणि मग आम्हाला कॉलेज चे सगळ्या म्हणजे काही दे फंक्शन असुदे किंवा आपण बोलतो ना कि आपल्याला पंधरा दिवसानंतर ओळखतो की आपण कॉलेज के झीज आहे आणि आपण ज्या कॉलेजमध्ये शिकतो आणि त्या कॉलेज ला नाव ठेवणं अस शक्य शक्यच नाही जेवढा आपण ज्या कॉलेजमध्ये शिकत असतो की तेव्हा आपण तिथे नाव ठेवतो पण नंतर आपल्याला बाहेर पडल्यानंतर कळ कळतं की बाबा तीच जन्मत होती आता आपण शाळेचे दिवस देखील आठवतो की शाळा बेस्ट होती शाळेत होते त्या आपण म्हणतो बालपणच बेस्ट होत.
हो पंधरा जून आलं की ते एक ताज्या आठवण होत्या नवीन.
हो तर आम्ही कॉलेजमध्ये खूप मजा मस्ती म्हणजे आम्ही लास्ट बेंचच पकडायचा. आम्ही जरी लवकर गेलो आम्ही टायमिंग आमच सेम तेच होत. लेक्चर आम्ही पर्ण अटेंड करत होतो पण आम्ही लास्ट बेंचवर आमचे सर मम पण आम्हाला विचारणार, येता सगळ्यात लवकर सगळ्या लेक्चरला अटेंड असता. दंगा करता, आम्ही दंगा खूप करायला अस बेंच वर बसून, कागदाचे बोळे बनव किंवा मॅडमांचं चित्र काढ. किंवा कुठलच लेक्चर म्हणजे, लेक्चर अटेंड केले पण लक्ष कधी दिलं नाही किंवा एज्युकेशनल साईड मध्ये एवढ्या आम्ही , हा रिल्स बनवायचे सरांची आणि एक दिवशी ना माझ्याच फ्रेंड अ सरांचा, जे शिकवताना म्हणजे त्या सरांना शिकवता येत नव्हं थोडक्यात म्हणजे ते एक्सप्लेन आम्हांला व्यवस्थित करत नव्हते, तर आम्ही त्यांचा व्हिडिओ बनवला होता. आणि आपण जसं की मज्जा मस्ती, इंस्टाग्राम वगैरे थोडं सोशल मीडियावर असतो ना कॉलेजच्या लाईफमध्ये, तर आम्ही स्नॅप पेक्षा आम्ही जास्त इंस्टावर रील्स वगैरे बनवून आम्ही सगळ्यांना शेअर वगैरे केला होता, आणि त्यात आमची चुकी काय झाली की आमचं पब्लिक अकाउंट होतं. आणि आम्ही दुसऱ्या सरांना ऍड केलं होतं म्हणजे मेन्शन केलं होतं आणि त्या सरांनी त्या सरांना पाठ ठेवलं त्या सरांनी आमच्या ग्रुपला म्हणजे आमचा पाच साहा जणीचा ग्रुप होता ना, तर त्यांना बोलवून ओरडा दिला होता आणि सांगित ती की तुम्ही नेक्स्ट टाईम ही चुकी कराची नाही. त्यावेळीपासून आम्ही त्या सरांना टार्गेट केलं होतं, आणि त्या सरांनी आम्हाला टार्गेट केलं. ते लेक्चर, त्या लेक्चर चरला आले तर आम्हाला पुढे बसवत, मग आम्ही त्यातपण एखादी दुसरी मुलगी डोक दुःखालय किंवा पोट दुःखालय म्हणून बाहेर जाणार, आणि त्याच्या पाठीमाग सर्वजण म्हणजे आम्ही खूप मजा मस्ती किंवा पळून गेलो, लेक्चर अटेंड केले पळून जाणे म्हणजे आम्ही खिडकीतून आत येऊ का, किंवा आम्ही आत येऊ शकतो का, आम्हाला कॉलेज लाईफ मध्ये बोटं धरायला सांगितले आहेत, कोंबडी करायला सांगितले आहेत, म्हणजे खूप सारा एन्जॉय तसेच शिक्षण देखील आम्ही घेतलं आहे एकाही लेक्चर, ला आम्ही किंवा कॅन्टीनची मज्जा, झाडाखाली बसून गप्पा मारणे, वडापाव खाणे, विविध पिझ्झा बर्गर खाणे, खूप छान अस एनजॉय केला आहे, आणि आता आमचं लास्ट इयर आहे तर आम्हाला असं वाट तर आमचं गे, म्हणजे सेंड्रॉप होईल तर आता असं वाटत की कॉलेजमध्ये बाहेर पडू नये किंवा ती कॉलेज लाईफ जगावी.
जगावी हो, स्ट्रगल पण वाढत जातं ना आता. मी आधी म्हणजे शाळेतून जशी मी, म्हणजे कॉलेज लाईफ जरी नाव काढलं तर मी म्हणार, नको मला हे कॉलेज नकोय. मी भीतीच्या हेचान जायचे आणि कोल्हापूरमध्ये असायचं आमचं कॉलेज. इथून लांब बस नाही मिळायची आम्हाला, आम्ही सहाला सहाला तरी आम्ही बस स्टॉप वर असणार, तिथून आम्हाला बस भेट ती कधी पहिली बस भेटणार नाही, ती भरूनच येणार जास्त. अशी आमची लाईफ गेलं आणि ति तून आम्ही चालत आमच कॉलेज खूप लांब आहे, आमच्या स्टॉप पासून म्हणजे तान, आमची बस थांबत्या ना तिथून आमचं कॉलेज तरी वीस, वीस मिनट लागतात जायला आम्हाला. एवढं आम्ही चालत जाणार, तिथून आम्हाला वेळ होणार लेक्चर साठी. लेक्चर आत ओ आत गेलं तर, मग एक लेक्चर मिस व्हायचंच आमचं, पहिलं लेक्चर. तरी चार आम्ही अटेंड करणार, तिकडून मग बाहेर एक, एक लेक चर आम्ही न अटेंड करताच बाहेर घरी जायचं, मज्जा, मस्ती परत तर इकडं, ह्या गार्डनला फिरायला जा, त्या गार्डनला फिरायला जा. आणि जास्तवर आमच्या ग्रुपमध्ये मुली आहेत. जसं की अं, आमच्या ग्रुपमध्ये तरी आठ, नऊ मुली आहेत. त्यामुळे आम्ही बाहेर जास्त असणार, त्यामुळे आमची लाईफ तर खूपच एन्जॉय मध्ये गेल्या, अकरावी. बा, बारावी आली तशी आमची, लाईफ एन्जॉयच गेला आमचा, हा. हो, बारावी. बोर्ड
तर खूप छान वाटलं म्हणजे तुझ्यासोबत बोलून खूप छान वाटलं किं तू देखील तुझ्या कॉलेजचा एक्स्प्रेयन्स खूप छान सांगितला माझा एक्स्प्रेयन्स तुला सांगितला तर माझ्या ताज्या आठवणी ज्या जुन्या आठवणी होत्या त्या ताज्या झाल्या आणि खूप छान वाटलं तुझ्यासोबत शेअर करून आणि तू दे देखील मला अजून काय एन्जॉय करता येईल ते सांग आणि नक्की मला कॉल दारे द्वारे कळव, मी तुझी वाट बघेन कॉलची
होय, होय, होय, ओके बाय.